हॅलो.
हो बघते. हा बोल. हॅलो यालाय कि मला मी नाही कट के र प ट झाला मुले बोलता बोलता ब मध्येच का बंद पडले
नाही मला ऐकूेच बनल तर माझ्यात फोन चालू होता
माझ्यात ना कट झालता मी बोलता बोलता का बंद पडलीण बघायला तर फोन कट झालाय म्हणून मग मेसेज केल परत कर म्हणून
आता दोनशे सातच सेकंड झालं व
असं ते आता का पुढचं काय म्हणाल तस तू डॉक्युमेंटस काय काय म्हणाल तस
डॉक्युमेंटस काय काय लागतात ते विचारायला तु ग
तूच बघितलास व्हिडिओ मी तर काय बघायच नाही अर
त्या म्हणजे असं मला काय सगळ लक्षात नाहीय आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लागतय ड कार कार आ्रेश आप का अऍडमिट कार्ड आपण एक्झाम ला घेऊन जातोय घेऊन गेो प्रिंट
कॉलेजच्या सिटीच्या हा हा हा ते हायक ते हायक टाकलो
मी तर टाकलोय आता परत प्रिंट काढायला पाहिजे चुरगडायला लगत या आणि अ काय लागते बरं अ आपलं कास्टच व्हॅलिडिटी आणि साड
हा हा ते त्या जे ओरिजनल
ओरिजनल सगळंच ओरिजिनल लागते या आणि काय झालं फोटो दोन लागतात कंपल्सरी आणि हे सगळं ओरिजनल पणत आणि प्रत्येोन रॉक्स पण लागतात
हा म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन त्या झेरॉक्स आणि काढून्यायला पाहिजे
हम्म
हं चालत मग ते डिग्रीचं सेंटर कुठलं?
काय ते?
रजिस्ट्रेशन कुठं करायचं तिकिटे?
बिकेटीतच की करूया
हा.
बाकी काय आणि. काय चाललंय जेवण काय केलंय तुमच्यात?
जेवण काय माहित नाही बाई सकाळी उठून अंघोळ करून जे गेलो. या काम कराय ते आत्ता आलो.
हो एकटीच गेलतीस मग
नाही नाही बहिणी बरोबर गाडी मारलो.
आली काय?
आली की व्यवस्थित आलो ना घरला
हहम
आग हे पण करुन गेलो. तसं अर्ध्या वाट इथं गेलो. पहिला ते म तिच्या काकीच्या मुलग्याचं काहीतरी काम होतं. स्टँडकडे गेल तिथं काम केलं. मम्मीच फोन आला कि गेल्यास तर आता बोनाफाईट काढून आन म्हणून
आणली?
हा मग गेलो बोनाफाईट काढायला आणि आणलो तर मामान स्टेपीला फोन करून सांगितला.
काय म्हणून?
प्रीती आल्या. म्हणून कॉलेज मध्ये बहुतेक असं मला मामा म्हणला, म्हण मी त्यांना सांग का नाही आणि म्हणतील एकटी गेल्या एकटे गेल्या. कशाला फोन केलाचा म्हणलं सगळ्यांना सगळ्यांना नाही केला म्हटलं, स्टेपीला केलंय फक्त बरं म्हणलंय मग उभारलेलो बोलत मामा संघ रविदादा कुठं फोटोच काढ कुठं काय असलच करत उभ कुणाला घेऊ ब कोणाला घेऊन आ म्हण बण मामा म्हण झा. ब मामाला कटलं की बहिणीच ऍडमिशन कराव. मला ऍडमिशन कराय कशालातील तिझ आणि म्हटलं या कॉलेजमध्ये घावी मी म्हणलं नाही म्हणलं त माझं मला
आणि मामाच अजून प्रमोशन झालं नाही. तिथंच आहे अजून गेट वर
नाहीय अजून तिथच आहे. मामा
म्हणशील का काय? मामा फर्स्ट इयर ला असल्यापासून प्रमोशन प्रमोशन म्हणताय.
होय आणि मामाला मी गेल्या. गेला ओळखलो. नवीन स्कार्फ तरी ओळखलो. त्याला की मीच आहे म्हणून गाडी मारालतो तरी त्याला वळकलं की मीच आहे.
मग
मग जाताना चिडवाला लागला. रवी दादा, मामा गाडी शिकलीच होय नाही गाडी मग सायकल विक. तीनशे रुपयाला अनून दे सायकल मला, मी म्हणल नाही विकणार मी ठेवल्या.
तुम्हालाच द्यायला ठेवलं. मग तुमच्या आठवणीत ठेवल्यात.
बर.
मग किती बोण फेडला? किती रुपये घेतला?
दहा रुपये घेतला. मला वाटलं तर त्यात पण गेलंत ना किशात पैसे होते पन्नास रुपये घेऊन गेले. मम्मीस भांडून भांडून मम्मीला दे म्हणल तर मम्मी दिना झाली. तुझ्यापसल्या निळ्यान घेऊन गेलंय का? पन्नास रुपये आणि ते पण पाडून आले.
प म्हणजे?
किशातनं पडले कुठ?
मोबाईल तून कढताना त
बहुतेक कसात झा कारण ही फॉर्मल पॅ्ट घातला ग फॉर्मल पॅ्ट कस माझं. कि हे बसायला येत नाही सायकल वरतीून तुला माहती जाय क आणि म्हणून ते किशाततला फोन काढून द्यायतो बहिणीला ती माग बसावती म्हणून तो घे फोन आणि म्हणून काढले पहिला पाणी चौकात बहुतेक तिथंच पाडलं. कुठं पडलं काय माहित आहे आता
पण तुझ पन्नास तर माझ. पाचशे पडलेलं जुडिओच्या दारात
अगबाई का बस आणि लई वळा माझ्याकडे पन्नास पन्नास रुपये पडं मम्मी स पण एकदा दोदा दवाख्यात गेलय आणि त मा ठेवायला म्हणून दि आणि त पाडल्या आणि पैश पाडल्यामुळे मला त्या नंदा दिवपस आमच्या घरापर्यंत चाल त्याला लागलेलं.
कस काय?
रिक्षाला पन्नास रुपये दितीलती गं ठेव जाताना रिक्षा जावे आणि ठेव म्हणून पैसे पाडलो चल म्हणले चाल.
हशार सईस
ह नमज नाही.
नीट किश वेगळ्या किशात म्हणजे एका किशात
अगं तेच केलतो मी ते अगं घरात नक्की शकतो. पहिला पैसे घालतना ो्यात हे चालत मागच्या एकदा पैसे पडलेलत. आता व्यवस्थित ठेवतो मग एका किशात पेन ठेवलेलो आणि दुसऱ्या किस पैसे ठेवलेलो पॅन कार्डाना पैसे पडतील म्हणून आणि ते पडल तर
मां
मग आता काय करू पडलं. गेलं तर पैसे नाही का ऑनलाईन कुठं घेते बोनाफाईट काढून देणारा बहिणीकडे होत वीस दहा रुपये त्यांन दिली
ह हुशार आहेच बघ एवढं वन वन उनत फिरून पन्नास रुपयांच नुकसान करून
बगं की होय
माग मी पण सकाळी नाश्त्याला सारथला ती हिर लाल कलरची मॅगी पाहिजे ती हिप्पी मॅग
हा
म्हणून आम्ही कायम पिवळी आणतोय ग मॅगीचे प्रॉपर कंपनीची मॅगी आणतोय आणि पहिल्यांदा हिप्पी हिप्पी म्हणून पी आणलाय काय आमचं पण ते मोठं पाकेट मॅगीच संपल्याला म आन म्हणलो असली घाण लागली मी खाल्लोच नाही मला आज जीवान तुम्हाला एवढ्या बुखा आहे नाही गं घाणच लागतयं ग बस
सवय नाही त्यामुळे पण आणि ती हिप्पी आपल्याला तोंडाला चव लागत्या राहिलेल्या असत्या अ सॉरी एल्लो मॅग खाऊन
हम्म आणि त्याच येल्लो मॅगी कायत टेस्ट तर रा मग काय नाही तेनच खाल्ला जरा जरा टाक टाकून दिलो आणि मला आता लय भुका लागलेला जेवायला जायच म्हूनन उठाल तो पर्यंत
आता एवढं बोल आणि मग जा जेवायला
त्याच काही नाही अजून पण बोलू शकतोय आता काय पैसे मिळणार आहे
हो मण भोका क नाही मी जाताना म्हणा भोकाळून चपाती खाऊन गेलो
हम्म हम् हम् म हन अंजलीनं पण मेसेज केली ती तुला फोन करणार आहे काय ग हा आलो आलो. म फोन करणारा कवा्हाचा काय मेसेज केला अजून तर फोन केले नाही बघू आता करत तवा
करते वाढ वगत बसा तिच्या फोनची
अ काय तर तिझंच काम आहे म्हण मेसेज करतो म्हणल्या ग
ह हे करत तिला आता फोन केला तर ट्रीप च पण विचारून घे
हम्म बर बर विचारतो की.
जमतेय का बघ तिला गेली तरच की
हम्म काल मला स्टेफीचा फोन आलाता कॉलेजचा त्यां विचारलती
हा काय काय म्हणली
सांगितलं वाट
सांगितलेस की काल दुपारी फोन केल्यावर
हम्म तेच वेदिकांन पण मेसेज केली त काल संध्याकाळी काय रात्री काय कॉलेजच कस काय काय मी म्हणलो काय नाही फिक्स झाल नाही बर मगं सृष्टी वाटारे चा फिक्स झाले म्हणून पुण्यातच घेणार आहे सृष्टी वाटार आहे नाही फडतरे तिझ
हो
मग वेदिकाच पण वेदिका पण पुण्यातच म्हणाल्या पण जरा म्हणजे अजून तिला काही फिक्स नाही कोणत कॉलेज घेत तर के आयटी पण बघणार आहे कोल्हापूरच.
हा चालतंय कीं.
आनी त्यांची काष्ट एन टी हाय ग.
चालतय ना तस बघ होय. चालते की मगली तरर तिला मग तुझ्या बरोबर हित सोडते.
माझंच काय अजून फिक्स नाही बाई. कुठल्या बेसिसवर तिला सांगू? बघू जर चांगलं कॉलेज मिळालं तर घेणार. नाही तर मग की आयटला घेणार.
तेच की आता के आयटीच हे पण चांगलं आहे का परफॉर्मन्स पण त्यामुळ तिथं घेऊ शकतो आपण.
नाही का असं पण आहे की आता त्यांचा इनटेक श ऐंशी मुलांचा एकशे ऐंशी मुलांना ऍडमिशन देतात त्यात त्यांं प्लेसमेंट झाल्यात फक्तत्तावीस काय तीस. महारेश लेखम या ना आपल्याला त फक्त. तर तीस प्लेस झालेली दिसतात बाकीचे राहिलेलीच काय एकशे पन्नास लोक मुलांत.
बर खर आता कुठं पण घेतलं तरी तेच हाय.
तेच आहे सोड ते पण हाय मग तेच इथं राहिलं तर मग इंटर्नशिप पन करता येणार नाही. रिकामा ऑडिओ
अगं येतात की असं का कु तेला काल कोल्हापूरचं पाठपरी काढलीस? ते हे आहे ब त्यातलं बाजाच का कुठलं? मला रात्री वेळ नाच आठवलं मग सकाळपासून काय केल्यास?
सकाळ बस ना कामात होतो जरास मी. ऱे तेन बगण्यात.
हा मग आणि मला सांगते अस किती वाजता पाठवलंस?
आता मला काय पण करून पाच कॉल करून सबमिट करायला पाहिजे. याताने टाइम कटू अग की एवढ्या इफेक्टिव्ह टॉकिंगच फक्त पैसे मिळतात बाकी सगळं वाया जाते. रिकामा ऑडिओ
हो की मग इफेक्ट म्हणूनच बोलताना त्यांनी आधीच इस्ट्रक्शन दि की व्यवस्थि आवाज नेटवर्क मध्ये बसायच कुणाचं... आजूबाजूचा आवाज यायला नको अला पण प्रॉपर व्यवस्थित असा आवाज यायला पाहिजे.
हम्म हम्म हम्म. अगं एकत्र त्या रेकॉर्डिंग मध्ये म्ह म्हहसच वरडत्याला ऐकू अल्ते.
वय तो सांगाल तस कि परवा.
लई जोरात म्हहस वरडालती बाई त्या माणसाचा. आवाजच घ नाही चालता फक्त म्हशीचा यालता
हम्. माणसांची रेकॉर्डिंग कधी कमीच आहे मला दोन एकच माणसांचं काल रेकॉर्डिंग आलंय ब टोटल. एवढ्याच रेकॉर्डिंग स वाले.
हम्म होय मुलांच कमी आहे जरा. आमच्या पण समोर बांधकाम चालूय आहे अ गं ते सळ्यात.. त्या कापाला एवढा आवाज यालाय कीं नाई... कारण डोक दुकाल तर काल दुपारी तर माझं. झोपूच देत नाहीत.
दारतेन बंद केला पण आवाज येतोय.
हो अगं आता त्यांच्या दुसऱ्या मजल्याच स्लॅप असल्या पाय आणि ते बरोबर माझ्या रूमच्या स आला बघ.
हा घे त बसात आवाज खाली बसायच मग.
अ खाली पण येतोय खाली. हं.
मम्मी दिवसभर नसली तर मम्मीच्या रूम मध्ये झोपायचं मग दुपारी.
मम्मी दुपारी असते की घरी म्हणजे.. तीन नंतर येते असो
घ्यायचं मम्मी काय मम् ममी एका कडला झोपते तू एकाकडला झोपायचं
हचम झोपतोयच की तस काही विषय नाही ग झोपायचा पण कम्फर्ट स आ अज ममी च रूम दि ल उजेडा आहे ब्या दर म्हणूनच काय नाहीये
तुझ्या रूम त सगा अंधारच अंारा असेल
हो मी कधी मी पडद उघडून किती दिवस झाल्यात मला आठवत नाही
हम् त मम्मीच कसं पडत तेघडं असत त्या रूम मध्ये खिडक्या बिडक्या उघड्या तिे रूम होतच त्याव